हॅलो
काय कॉल चालू हुता काय?
होय ताई म य साधा कॉल लावलेला सोडा मैत्रिणला.
एकच
चालू ठेवा नुसता मी इकड जरा हे करायला लागलोय. ते नाही बोलल तरी चालतय अस म्हणत्यात.
नुसता चालू ठेवा. ती माझी मैत्रीण हाय का नाही, ती पण त्यात काम केल्या वाटत ती गायत्री म्हणून. तुम्हाला मघाशी म्हटलो की नाही.
हा हा
ती म्हणा लागलेली नुसत दहा मिनट चालू ठेवल तरी पण चालतय.
नाही मग ते तुम्ही विचारल का ते रेकॉर्डिंग वर जातय का ते.
ते म्हटली ती वर्षाला अनेकदा विचारतो म्हटली, ती मुंबईला दिल्या ओ तिला. आणि तिच आता परवाच लग्न झालय नही. तीच्यामुळे ते हे केल नाही. मा मी तिला विचारालतो नही. काय अस हे जे फसवणुकीचन ते न काय आहे का?
हम्म
तर नाही म्हटली, चांगल हाय ते. मी पण त्याच्यातन क पैसे भर पुर कमावलेत म्हणाय लागलेली.
हा हा
ते बघून सांगतो. मग मी तीला विचारयला लागलो टास्क किती दिवसासाठी पूर्ण करायच. किती दिवस वीस कॉल एक आठ चाच करायचाय काय उद्या. उद्यापर्यंत ते नाहीय. तर ते नाही म्हटली. आठवडाभर तरी पण आणि वर्षाला विचारतो म्हटली.
हम्म हम्म, आठवडाभर चालते म्हणली व्हय.
चालत्यात, तरी पण आणि ऐकदा वर्षाला विचारतो की मी पण.
हम्म हम्म, मग चालल असत कि उग त्यातल आणि दोन तीन खराब झाल.
व्हय आहो तसच व्हायला आलय. दहा मिनिट लवकर पण होईत नाहीत आधी
होय नाही खर मी विचारल ना ते माझ्या फ्रेंडला. ती म्हणली नाही बोलायलाच लागते म्हणली.
फिकर पण होईत नाही वाट
नाही नाही स्पीकर होत नाही मग हेडफोनच घालायचा.
दोन मीनीट तो.
हाय ना हेडफोन. हॅलो.
जेवण आवरलं?
जेवण कुठलं आत्ता भाकरी करायलोय. तुमचं.
आ.
तुमचं जेवन.
आमचं जेवण हाय थोडं, थोडं करायचंय अजून.
मी पण भात आमटी झाली पोरग्याला जरा चाारालतो.
हा हा.
त्याला मोबाईल लागतोय आहो आणि
होय होय आमच्या मुलांना पण मोबाईलची सवय लई.
हा ते जेवता ना जरा लागतोय, मग त्याला चारालतो. चपाती होती सकाळची मग आमटी चपाती खायलता. म आता भाकरी करायला बघा.
पोरासणी आताच्या नुसता मो
मोबाईल तरी त्याची सवय लय मोडल्या.
तुमची किती झालीत कॉल मग?
बहुतेक हे नवा का दाहावा असणार आहे.
हा हा माझे पण लेई हे झाले तो कटकट झाले मध्येच. माझी बी आठ का नऊ झाल्यात बघा ते पण मधली मधली दोन चार हे झाल्यात ये समु.
आता तुम्ही मला किती वेळा केला, अं दोन वेळाच केला ना. हा आणि दोन वेळा करू शकताय म्हणजे एका व्यक्तीला पण चार वेळा करू शकतोय.
हा हा. मी एकदा केला का तुम्हाला मगाशी दोन वेळा केला?
बहुतेक दोन वेळा झाला हो, मी लसूण सोलालते तवा एकदा आणि मी काढताना तवा एकदा बहुतेक दोन वेळा झालाय.
दोन वेळा झाला काय, हा हा. नाही तुमचा मला दुसरनधा आपण एक एक वेळाच बोललोय की काय डब्बल वेळा कधी बोलोय, तुम्ही एकदा तिकडंन मला लावलाय मी एकदा तुम्हाला रिटर्न लावलाय एवढंच
एकदाच झालंय का, हा मग तेच दोन वेळा असंच म्हंटलं वाटतं.
जरा किती दिवसासाठी कुणास ठाऊक म्हणजे उद्या केलं तर चालतंय एका दिवशीच असं डबल कॉल लय होत्यात होय की नय.
नाही त्याचा काय प्रॉब्लेम नाही, ना.
हा हा.
म्हणजे त्या वर्षा संगच माझी मैत्रीण पण तिथं त्यात आहे ना.
हा.
हं मग तिच्यायाकडनं मला कळालं ती म्हटली तसं काही नाही म्हटली आणि एका व्यक्तीला मग मीन तिलाच दोन तीन वेळा चार वेळा
ति कधीपासून आहे त्याच्यात म्हण.
दीड वर्ष झालं की
होय म तिला काय फायदा अस कदीपासून काय झाला काय सांगितली काय नाई होय
कमवले त्यातन
मग मला ती माजी मैत्रीिण म्हणालागलेली बावीस हजार कमवलो मी एकदाच त्यात हे केलोय म्हंटली
हम्म
मी म्हटलं एखाद्या अकाउंटवर पैसे हाइत का ते जात्यात का ना न्हाय म्हटली ते वि नइ चांगला हाय ते गोरगरिबांसाठी मदत करण्यासाटी ते कंपनी काढल्या अस काय मंथली बाय ती
ह ह मग तुमच्या मम्मीचं पण हाय का
मम्मीला मी आता हे केलोय ते मम्मीचं पण हे करतो उगच तिला काय तर मदत झाली झाली
चालतय की करा तेजा तेज्यावरन जरी कॉल करायच असल तरी करू शकताय हा आणि मी पण आमच्या हेंच्या किंवा तिच्या मोबाईल वर घेणाराय
हा
मध्ये जाऊन तो म्हाल करतो
बरं बर चालतय
हम्
हा
मग आणि काय
एकदा खुल लागली कि जइत नाही ह ह ह आशा केली कि लइ हे हुतय होय कनी काय तर हुदे म्हणूनच करतय ओ माणूस काय आता हे महागाई बघितलासा नोव
होय
हम्म मला एक कसं म्हणजे एक दोघ आ व आत जरा तिज बोल्यावर जरा बर वाटलं नइत मला वाट तर मी सगळ्यांसनी आपली फोन करत बसलोय उगच लोकांची नाव आपल्यामुळ लोकाचं नुकसान हुतय का काय असं वाटलत
हम
ते मम्मीचं बी आमच्या दुकानाय नइ स्वाभिमान दुधाचं ते म्हणज तेजच अकाउंट वर पैसे असत्यात मी आपल तिला सारख लावत बसलो की आणि दोन तिजावर मगाजपासन हे केलं नइ ते आणि ति्ज्या खात्यावरला पैशे जात्यात का काय असं आणि वाट
वाटल तर हा हा
तेच्यामुळं
मग तेना विचारला काय आता ही आता ही फोनचा टास्क झाला दुसरं कसलं टास्क येत्यात असं काय
ते म्हटली एक एक पूर्ण वाटला ते वर्षास मेन कॉल व्हाय पाइजेत माझा ते काय ती उचलना झाल्या नव मी पण अजून काय बगा आईला दवाखान्यला नेलत त मगाशानी मी ते आत्ता आलो आणि म तर ते मैत्रिणीला ज फोन केलता ती पण आता तेज्यात कधीपासन हाय असं विचारायचं तेन म्हटलं जरा एक दोघांच्याकडन ऐकल्या शिवट बी काय बरं वाटत नाय ओ म्हणून तिला मी फोन लावला ती पण मुंबईला असत्या आता मगाशी आल्या ती पण
हा
हम्म म ते म्हटले काय स्वाग नाई ना काय
मग ते विड्रॉ करायचं काय अमाऊंट
काय आता ते म्हणत्यात टास्क पूर्ण करायचं. मग अकाउंट नंबर ला कशाव पैसे येतात. आपलं काय खात ते नंबर पण नाही. तर टास्क पूर्ण केल्यावर तेनी काय विचारतात असं काय म्हटली? आता हे पूर्ण केल्याशिवाय बी आपल्याला कळणा
कळणार नाय हा.
मनातल्या शंका जाणार नाहीत.
होय.
हा. मम्मी ते हेज रोहित त्यांच पप्पा आल्यात बघ.
मम्मी काय कराल्या सयपाक?
काय झालं?
मम्मी काय स्वयंपाक करायल्यात?
नाही मम्मी वर ते कोण आले? ते बोलायला लागलेत, मी इकडं खाली हाय वो. ते फॅनच्या आवाजांन आवाज येईना झालयं, काय बोलत्याला. म्हणून बाहेर आ येऊन बसलोय.
हा हा.
हा. सात मिनिट झालंत घ्या, आणि दीड मिनिट
आता नंतर तुम्ही करा लगेच.
करतो लगेच हा. बर बरं. मूल शांत बसतेय वाटत.
आमचं. नाही गेला कि वर. ताटली घेऊन. हं अर्धी खाल्ला, अर्धी चारली, अर्धी होती, मी मुला आता म चार्जिंग लावणार आहे म्हटल. तु इथं वर बस म्हणलं टीव्हीवर. म तेज आजा आजी हायत की
हा हा. वर म्हणजे कुठ? त वर
म्हणजे असं तीन खोल्या आहेत आमच्या. एक ते एक त्याच्या माग एक त्याच्या माग एक. किचन सगळ्यात खाली आहे, मध्ये बेडरूम आहे, त्याच्यावर हॉल आहे. मग आम्ही ती वरची खोलीयेन, नाही नाही. वर खाली नाही. तीनच प्लेनायत फक्त किचन ला दोन पायऱ्यायत. आणि खाली यायचं आहे किचन.
हा हा हा हा.
एवढंच मग ते सारखं तोंडात वरची खोली
वरची खोली. हा हा हा हा हा. घर जेवढं मोठं असेल, तेवढं जास्ती काम.
होय नाय अजून बांधायचं आहे. हे बांधलेलंच आहे आत्ताच, गिलावा केला नाही फक्त. आत्ताच दहा पंधरा वर्ष झालं खरं इथं कधी अ, ही नदी जवळ आहे ना. धरण आहे खाली. त्यामुळे भिंती चिरल्यात मग, नवीन बांधाया सांगल आणि म्हणायला लागलेत. हं.
हा हा. वर काय पत्रा आयेत?
सिमेंटचं पत्र आहे. जरी सिमेंटचं पत्र काढून स्लॅब घालता येतोय. हा खरं नाही म्हणत्यात, कारण एकदा बांधायचं.
हा हा. तुम्ही एकट्याच काय जाऊ आणि आहेत?
नाही अजून, लग्न व्हायचंय त्यांचं. ती म्हणली काय नाही बोललं तरी चालतंय. नाही.
हां.
तुम्ही त्यांना विचारला काय नाही बोललं तरी चालत काय कॉल करून?
म्हटलो मी, ती म्हटली नुसत दहा दहा मिनटं चालू एवढं काय नाही मग मी आणि एकदा मनातला डाऊट काढ सहन कराय नको हाय की नाही. दोन मिनिट थांबा हां बोल की एक दोन मिनटं थांब त्या ह्याचा त्या ह्याचा कॉल चालू हाय तिकडे एक मिनिटात संपतय त्याचं तुला बोलतो
करणार आहेत बाई कोन कोन
बहिणीचा फोन आलता विचारलीस काय म्हणून ती मला लागली विचार विचार सगळं खरं ते तिच्या मम्मीचं केलेलं ऑपरेशन तिच्यात बायका आयलात कसं आपण लांबड लावायची म्हणून काय मी बोललो नाही हो.
कुणाच ऑपरेशन केलंय?
ते गायत्री म्हणून आहे का नाही तुम्हा तर म्हटलो मुंबईसा आल्या तिच्या मम्मीचं केलय म्हणजे बायकात्यानं बघायला आल्यात त्यासनी चहा पाणी कराला लागले नाही.
हां हां.
ते सगळं एकदम विचारायला नको म्हटलं.
हां हां.
हम्म त्याला वर्षेने सगळे अस केले ऍड खर ता विचारले की डाऊट त कुठं जागालाच नाही
ते संध्याकाळी डाऊट क्लिअर करतो म्हटले की सगळ्यांचा अजून ऑनलाईन यायचे, हां
काय काय कर त्या ती बी हुशार आहे एवढीशी हाय खर हुशार आहे व्हय.
हे ना
होय आहेत क
ती नेहमीच करत होती त्यावेळी कारण पोलीस भरतीत होणार नाही म्हणून सांगितल नेव्हिच करत होती ना त्यावेळी ते. हम्म.
हां हां. बर बर बघूया कायतर एकमेकीसनी विचारून तसं झालंय बघा अह
एकच मिनिट थांबा मी कट करते.
हां करा करा.